वि का
काही नाही हॅलो बोला ना
हा बोला बोल.
हम्म, काय म्हणता झालं का जेवण? या जेवण कराय.
कर बाय जेवण, इतक्या सकाळी?
हाव आज तर उशीर झाला. उशीर झाला आज तरी नाही तर साडेआठ नऊ वाजताच जेवण असत.
हा हा तू बाळा छान -छान बराय ना तू? दुरून -दुरून बाळा दुरून. काय केली भाजी?
भेंडीची केली, भेंडीची भाजी, वरण, भात, तूप.
अच्छा, तूप कोणत परभणीवरून आणलेल?
नाही मी नाही खात. ते गायीचं -गायीचं नाही आवडत मला मी म्हशीचच खाते आय- घरचंच आमच्या घरचं काढते ना आई.
हा- हा.
हा तेही चांगलंय परभणीचं तूप. पण ना ते भेटलंच नाही आता रेखा ताईनी सांगितलं होतं.
अच्छा.
हम्म तर भेटलंच नाही सांपलं होतं.
मला सांगावं लागेल बाई माझ्यासा पती नंतर संपून जाईल मग. हो पीहु साठी आणांयचं.
हाव एक किलो सपना देन बोलवलं होत ना तर सजलदादा येना तर सगळं संपून टाकलं ते भातावर घेऊ -घेऊ -घेऊ.
हा
काय ते तूप भाव?
हा.
पण असं पिवळं दिसतय.
हो ना, सेंट वगैरे येत असल ना चांगला.
हाव मग वास येतय ना चांगला.
हा.
हम्म मग अजून?
काही नाही.
गावाला चालल्या म्हणते बा तुम्ही मस्त ऐकलं वैशु सांगत होती. काश्मीरला चाल्ले म्हणे बा?
हो काश्मीरला हो ना
झाली का मग पॅकिंग वगैरे?
राव्ह म्हटला जात पॅकिंग हो, आता पॅकिंगच पाहू कारण की अन् पाऊड आण्याचं एवढं काही नक्की पण नाही विचार चालला होता. हॅलो हॅलो हा हा हॅलो -हॅलो ब -बोल
हॅलो येतय ना आवाज येतय तुमचा बोला -बोला.
हा येतोय ना? आणि पॅकिंग चालू आहे पण विचार काही नक्की नाही आहे कारण की का का म्हणतात पाऊस चालू आहे सध्या. बर्फ हा मग पावसाळयाचं कुठं जायचं फिरायला
आमच्या इकडे या मग चिखलदऱ्याला आम्ही जाणार आहे चिखलदऱ्याला
हो का चिखलदरा जवळच आहे ना कारंज्यावरून
हो इथून जवळ आहे काय दोन तासाच आहे हम्म चालू आहे सगळेजण महिमा विक्की मिनल तो प्रतीक वैशू मी वैहिनी
हो का चांगलंय मग
हो चालू आहे आमच आता जायच पण आता इतक्यात पाऊसच नाही ना चार पाच दिवस झाले
हा पाऊस पाणी पाहिजे तिथे
हा पाणी पाहिजे पाऊस असला की मजा येते मग
हो ना
हा पाहू आता काय म्हणतात तर त्यांच चालू आहे जाऊ जाऊ जाऊ
हा
हम्म मग अजून काय म्हणता
अजून तर काही नाही बस
तुमच्या हातची कडी ले आवडते बा मला
आं
तुमच्या हातची कडी मस्त मस्त करतात कडी
हो का तुला येते ना आता माझ्यासारखी कडी हा बोला आता कडी गोळ
हाव आता कडी गोळे करसाल
हा
हम्म हम्म
सगळे गोळे करून बघ
हो तसेच करायच ना कळ तशी कडी करायची न त्याच्यात गोळे कशा सोडायचे मग हेचे आपले हरभऱ्याच्या डाळीचे
हा
हाव का हम हम हाव का हम् ते मागे म्हणे वहिनीन रायता केला होता कसा केला होता तो रायता
रायता ती हो रायता केला होता तिने
हम्म म वैशू सांगत होती ती मला वैष्णवी वहिनी न खूप छान रायता केळ बनवला होता.
हो ना हम्म हा तिला जमतय रायता
आम्ही त्या दिवशी महिमाची इथं जेवायला बोलल होतन बिर्याणी केली होती. ता आम्ही गेलो होतो. तर तिनं सांगितलं होतं की खूप छान वैष्णवी वैहिनीन बनवला होता म्हण रायता
हो हो
हम्म
तिने तिला कस माहितीय का म्हणजे आपण याला शिहरला गेलो तर आठवते का तुला?
हो हो हो
तिथे खाल्ला होता हॉटेल मध्ये राहता. हा मग मी तुला सांगितलं होतं वैष्णवी म्हटलं ते रायता खूपच छान लागला होता ग तुझं ते भोट मोठलं. तिने काय केला सेम तसच झालं तर सेम.
हो का हम्
खूप छान करते ती.
हो का
तू ये ना आता दिवाळीमध्येध्ये ये आता.
हो येतो ना.
अमृताला बोलवलं दिवाळीत आणि वैष्णवी कशी दोन देव हो अमृताल बोलवलं इकडे आता कारण ज्याला आमचं तरय एवढं ये नवणार
हा
आणि ते तिला इथून जवळ पण आहे ना.
हा अमृता ताई जवळच आहे तिथून.
हा मग तुम्ही पण परवाणीला आले की मग इकडे येऊन जा सुट ते राहते आणि दिवाळीत परभणीला यावेेळेस कमी दिवस राहा.
आम्ही यावेळेस परभणीत जाणार नाही आहे.
मग माझ्याकडेच या तुम्ही यावेळेस.
हो डयरेक्ट मग आम्ही तुमच्याच इथ येऊ.
एक एकच प्लॅन करायचा मग.
हा ना मग काय इकडे तिकडे डबल मग परणी गेले मग तिकडे या नाही वाटत मग.
हा तर काय करायचं सरळ माझ्याकडेच आहे कारण की वैष्णवी दोन तीन दिवस राहील. आणि ती भाऊ बीजल चालली जाईल मग आपण तरी राहू इथं. अमृता तु ममी नीता काई हा
हा काय झालं पियूला?
पिऊला काही नाही त्रास देणं चालू आहे.
हो
हा
काय नाही बा आज आता तर हेच चालू आहेत काम धंदे करा बस
हा आम्ही त्या दिवशी इथं गेलो होतो ना त्या याच्या टेकडीवर ती टेकडी नाही का तिथं ते हड ची भाजी येते ना मग आम्हाला आठवण आली होती काका निलाश काका ची, ते तोंडुन आणतात ना आता आली ना आम्ही गेलोतो त्या दिवशी जीवून येेतयेत वैष् म्हण चल जाऊ मिटलं च तर तिथं मस्त हडसणची भाजी आणलेली होती.
अच्छा
ह्
ती पण ताजी ताजी खाण्यातच
हाव वाळून नाही चांगली लागत. हम्म. बर.
वाळलेली काही एवढे, अजय दादाला लावला होता मी कॉल.
हाव का? काय म्हणत होते काय म त्यांच्या वास्तूच. वास्तुचं काय म्हणदा.
आहे म्हणे ना. करायचीय म्हणे वास्तू. हो तिघची पण करायची म्हणे वास्तू. हम्म वास्तू ज करायच म्हणे. मग कोमालचं म्हटलं तर कोमालच काही नक्की नाहीये म्हणे एवढं.
कोमलच आताच मी कोमलशी बोलली. कोमल म्हणे ना की करणारे म्हणून सांजी.
करणारे का?
हम्म.
ये पिऊ दातात नको घालू ते.
कोमल म्हणत होती. तू येणार नाहीय म्हणूनृ तू येणार नाहीय का म्हणे. मी म्हटलं नाही ग म्हटलं. मग म्हणे तू सलोनीच्या यायला आली होती. माझ्या यायला येत नाही का? मी म्हटलं बाई, मला सुट्ट्याच नाहीये म्हटलं.
ह. येऊन जाणं. सागून दे मावशीच असं झालं तस झालं. माझं सांगून दे.
काही नाही सांगत ओ बाई. आपल्या माग का कमी हे आहे का आधीच.
काही नाही होत ना.
पाहिन मग मी सांगेन. की हॉस्पिटलचं काही र हे आहे म्हणून. प्रॉब्लेम आहे जावं लागते. चेकअप साठी. मागे मी तसच सांगितलं होतं. म्हटलं माझ्या मम्मीचं हॉस्पिटलचं चेकअप आहे म्हटलं. अपॉइंटमेंट घेतलेलीये.
कारण की आई वगरे परमनीला जायचं असेल त म इकडून च जातात ना. अशा ट्रेननी. तीन चार दिवसाची सुट्टी काड चांगली.
तीन चार दिवस बापा. मग माझा पगार किती कट्टते.
जाऊद्या ना एखादा महिना.
हा सगळ्या बिस्या गिस्या काढलेल्याय इकडे.
अ ते मग बघ एक तारखेचा तो कार्यक्रम दोन चा तो. तीन ला सोमवार आलेल्या. म आता करायचय असल तर चारलाच करावं लागेल माहितीय का?
हाव चार लाच करायला लागते. पण मी खातच नाही ना. मी मी खात नाही. मी मटण खातच नाही. मला आवडत नाही.
नाही आपण तुझ्यासाठी दुसरं बोलवून म. त्याच्यात काय? असं थोडीये.
नाही हो बा. अभीजीत दादा येणारे का? पेल त्याच होणार नाही काय ते नाही.
त्याच्यासाठी थोडंसं म्हणजे असं मी सांगून नाही राहिली ना. करायचं करायचं म्हणून. त्याच काय होत वेळेत पाहणार ना तो
हा हा तेही आहे म्हणा त्याचही बघावं लागतं ना हम्
म्हणून नाही नक्की म्हणून नाही सांगत आहे सगळ्यांना
हा का हम् हम् आता अमृता ताईचा फोन आला होता मला हा त्यांनी लावला आणि क आवाज आवाज आलाच नाही त्यांचा थोडासा आला बोललो दोन पाच मिनिट आणि मग बंद झाला त्यांचा आवाजच नाही आला मग मी लावला तर थोडासा आवाज आला आणि कट झाला आता तुमचा कसा आवाज येतय त्यांच्या आवाजच नाही येत
तिच्या तिच्याकडे नेटचा प्रॉब्लेम आहे वाटत आणि त्याच्याकडे पण महिमाकडे पण महिमाकडे वायफाय असून पण तिचा कॉल लागत नाही
ते एअरटेलस आहे त्यांच्या घरी म्हणून त्यांच वायफाय काम नाही करत व्यवस्थित आमच्या घरी जिओच बसवलेलं आहे
अच्छा
हम्म हा हम् तुम्ही बसून घ्याल बुरवडत माहितीय का सातशे रुपयेच महिना आहे त्याचा टी व्ही पण चालते त्याच्यावर आणि मोबाईल पण चालतात.
हो ना तेच आता तसाच विचार चालू होता मागे वैष्णवी खूप म्हणली होती पण आम्ही अभिन लक्ष दिलं नाही. डिशच घेऊन आला.
आम्ही ते बसवलो आहे न तेव्हापासून आम्ही त बॅलेन्सच नाही टाकत जास्त मोबाईलमध्ये.
हमं
हम्म
तसं आता पाहू आता जितके दिवस चालली डिश तितके दिवस
हा फ्रीची एका डिश म
नाही नाही बॅलेन्सच टाकते आणि ते कसं अबिल वेळ नसते ना तो घाई घाई घाई घाई करून काही करून टाकतो मग
हम्म हाव हाव हम्म
तो काहीतच करून टाकतो सगळं.
हाव न मग तसच वेळ नसल्या वर तसंच असते घाईघाई.
नंतर पश्चाताप करतो विचार केल्यानंतर.
हा हम्म हम्म मंग अजून
हम्म मावशी तर गेली ना परभणील.
हाव आई त्या दिवशीच गेली पर म्हणजे दोन तीन दिवस झाले आज मामा डबल गेले परभणील.
हम्म
हाव ते काहीतरी काम होतं न त ते मामाच काहीतरी पाहिजे होत त मामा गेले मग आज उद्या वापस येणार आहे. निशा आईची पेन्शन होत नव्हती न ते कोणतरी पाहिजे म्हणे.
अगं कोण हो परमट वाल पाहिजे पेन्शन वालं पण इकडच तिकड चालेल का? हे विच
चालं न हो चालते म्हणे न ते विचारलं ना.
हस.
हा. म्हणून मग मामा
हा.
उद्या येतील हम्म मामा म्हणे उद्याच येती तो म्हणे ते मधुराला काय पायल चा